हॅलो हा मी. कार्य मधन बोलतेय मला तुमच्याकडनं थोडीफार माहिती पाहिजे होती.
हां बोल की.
अ म्हणजे आम्हाला पाहिजे हो की तुम्ही म्हणजे. कस थोडेफार अस अ.
काय.
म्हणजे फेस्टिवल् हे कर.
स सेलिब्रेट करतोय ते का.
हा.
हा.
अ आम्हाला गुढीपाडव्याच्या बद्दल.
गुडीपाडव्या पाासून सगळे सण पाहिजेत अं.
नाही नाही फक्त गुढीपाडवा सांगा ना तुम्ही कसं गुढी.
हा गुढीपाडवा पण सांगते आणि अक्षय तृतीया वगैरे सांगते. हा गुढी पाडवायचं कसं चैत्र. अ महिना म्हणजे मराठी वर्षाच नवीन वर्षाची सुरुवात. मग.
होय हो.
त्याच्या आधी काय करायचं. हॅलो हॅलो हा ते काय होत. ते मग त्याच्या आधी एक पंधरा दिवस आधी. सगळं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं अगदी सगळं डीप क्लीन करून घ्यायचं. अगदी अंतरुण पांघरूण. आणि सगळं क्लीन करून घ्यायचं भांडी वगैरे घर. आणि त्याथ हे सणानिमित्त स्वच्छता तर
ह आम्ही करत
सणा सणानिमित्त स्वच्छता तर होत्याच पण सायंटिफिक काय रिझन नुकतीच थंडी संपलेली असता मग सगळं अ परत ड्राय सगळं वातावरण चालू होतें ना उन्हाळळा चालू होते गुढीपाडव्यापासून त्यामुं मग सगळं जे स्वच्छ. क्न होऊन जात सग घ त्यां. हे पण आणि सणानिमित्त स्वच्छ पण होऊन जातय. अ त्यामु सगळी जण घर वगैरे सगळं स्वच्छ करत आणि साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा समजला जातोय त्यामुळ कुठलही शुभ कार्याची सुरुवात करायला एक योग्य दिवस असा तो मानला जातोय. कोणतही घरा चौप म्हणजे घराची वास्तू शांती असतो. किंवा ग दुकानाच ओपनिंग अस. किंवा आणि काही आपल्याला नवीन सुरवात करायची तर त्याच्यासाठी तो चांगला दिवस समजला जातो. मग त्या दिवशी सकाळी अ लवकर उठायचं हॅलो.
हम् हा.
हा सकाळी लवकर उठून अ. म्हणजे सगळ्यांनी सुरुवाती अगदी पहाटे उठून रांगोळ्या वगैरे अंघोळ लवकर करून छान कपडे घालून मग गुढी उभी करायची गुढी म्हणजे काय तर एक अ बांबू आणायचा नवीन उंच आणि त्याच्यासाठी एक त्याच्यावरती अ कोणी गुढीला साडी अ. साडी म्हणजे एक वस्त्र परिधान करायचं त्याला नवं वस्त्र आणि त्याच्या त्या गुढीला ते परिधान करून त्याच्यावर अ कलश ठेवायचा कलश क म्हणजे एक तांब्याचं भांड त्याच्यावर ते आणि आणि साखरेची माळ मिळते साखरेची माळ. आणि फुलांच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचा पाला कडुलिंबाचा चा पाला आंब्याचा पाला ढाळा त्याला बांधायचा आणि त्या गुढीला सजवत बरेच जण मग फुलं लावून किंवा रंगीत कागद लावून असं ती पाटावरती गोडी ठेवायची आणि मग पुन्हा अं त्याच्या जवळ पहिला कुठल्याही आपल्या हिंदू धर्मात शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानच होते त्यामुं अ गणेश ची प्रतिमा म्हणून एक सुप पानावर एक आपल्या विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून ते गणेशाची प्रतिमा म्हणून त्याची पूजा करून मग गुडीची पूजा करायची. आणि त्याला नैवेद्याचं महत्त्व म्हणजे अ शेवया जे आपल्या गव्हायाच्या शेवयापूर्वीपासून आपल्या चालत. त्याला त्याच महत्त्व जे असतात गुढीपाडव्याच्या नैवेद्याला त्या गुढीला पूजा वगैरे करून अं फुलं अर्पण करून धूपधीप दाखवून मग त्याला अ शेवयाचा नैवेद्य दाखवून अ आपल्या गणपतीची आरती आणि कोणत्या देवांची आरती करायची असेल ती करून सगळ्या घरातल्यांनी मग तो शेवयांचा प्रसाद आणि गुढीला नारळ वाढवला जातो. ते खोबरं साखर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कडुलिंबाच्या पाल्यात जी चटणी बनवतात ती करायची चटणी कशी बनवायची ती माहित आहे का तुम्हाला
नाही नाही तुम्ही सांगताल का?
लि घ्यायचा आणि आदल्या. च हरभऱ्या हरभऱ्याची डाळ थोडी भिजत घालायची. अरबऱ्याची डाळ. आणि तिकड उलेंबाची पानं आणि गुळ हे सगळ सगळं एकत्र वाटायचं म्हणजे चेचायचं किंवा मिक्सर लावायचं आणि ते घ. अस चटणी तयार करायची आणि ती चटणी प्रत्येकाला त्याच्या पण सायंटिफ रिझन काय आहे तर बाबा उन्हाळ्याची सुरवात होणार असते त्यामु उष्णतेचा त्रास आपल्या शरीराला होऊ नये किंवा घामोळ्या किंवा आपल्या शरीरातली उष्णता वाढून वाकीचे विकार काय होऊ नयेत म्हणून ती चट निघायची. आणि कडुलिंब पण असाय की, तो दरोज जास्त प्रमाणात पण खायचा नाही, त्यांचे साईड इफेक्ट खूप असतात. त्यामुळें थोड थोडंच खायचं असते. त्यामुळं ती एक वर्षाची सुरवात. आणि आपल्या नवीन ऋतूची सुरवात, हेच्यासाठी प्रिप पेर आपलं शरीर राहावं म्हणून, ते आपण खायचं आणि ते झालं. की मग मोठ्यांच्या पाया पळ-नमस्कार घ्यायचं, सगळ्यांच आशीर्वाद. घ्यायचे, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. आणि पुन्हा मग त्या दिवशी. कोणाकोणाच्यात पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, कोणाकोणाच्यात. बासुंदीपुरी, श्रीखंडपुरी. हेचा सगळा प्रसाद असतो, स्वयंपाक असतो. तो मग ते सगळं स्वयंपाक बनवून, मग एकत्रितरित्या सगळ्यांनी खायचं. आणि आपल्या. सगळ्यां नातेवाईकांना वगैरे, सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. असं असं आणि, शिवाय अ- इथं म्हणजे, आमच्या इथं पूर्वी तरी असायच आता मला काय माहित नाही. पण त्यावेळी, एक नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून पाठीपूजन असायचं, शाळेमध्ये म-आमच्या शाळेमध्ये पाठीपूजन प्रत्ये त्येकाने आपल्या शाळेत ते. अ.. पाठीवर सरस्वतीची आकृती काढायची, माहिती आहे का ते, सरस्वतीचं पाप पाच अंक मांडून मग ते, सरस्वती पूजनाला पाठी. वर ते सरस्वतीचं चित्र काढून फुलं. अ.. परत पूजेचं साहित्य सगळं घेऊन. शाळेमध्ये जायचं. शाळेमध्ये गेल्यानंतर मग, अ.. शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना तिथं एकत्र आम्हाला बसवायचे. आणि मग पाटीची पूजा करायला लावायच. पूजा म्हणजे काय तर हळदी कुंकू आम्ही नेलेल असायचं. पाटीला ते चि तयारी बरं का त्याची, तयारीची पण मस्त एक तयारी असायची, आदल्या रात्री पाटी पूर्ण ब्लॅक असते, आता ते पाटी बंदच झाली माझ्या मते, ते आम्ही कोळशान त्याला, काळी काळी करून ठेवायचं, म्हणजे कोळश्यान घासायची, एक अशी आमची समजूत. कि कोळसान घासली की, ती काळी होणार मग आम्ही असती. पूजनाची तयारी पण, जय्यत तयारी आमची आदल्या रात्री असायची. मग दुसऱ्या दिवशी ती पाठ घेऊन जायचं. त्यावर सरस्वतीच चित्र ते, पण अगदी रेखिव कोणाला येत. ते तेच्याकडून काढून घ्यायचं, कोन कधी मोठ्या बहिणीकडून भावाकडून किंवा, आईकडून किंवा बाबांनकडून काढून घ्यायचं, आणि मग ते पाठी‌ घेऊन जाय चं मग त्याला हळदी कुंकू वगैरे, लावायला टीचर सांगायचे आम्हाला. मग हळदी कुं कू लावायचं, त्याला फुलं व्हायची. त्याला साखर म्हणजे, आपल्या विद्येच्या सरस्वती देवतेच ते, आपण एक प्रकारे त्याला म्हणजे अ- कृतज्ञ व्हायचं. ही आपली परंपरा की, बाबा तुझ्याकडून मी विद्या मिळवतोय. आणि हे मी त्याला थँक्स म्हणायचं. त्याला थँक्स म्हणायचं, हेच्यासाठी ते असते. मग ते सगळं आम्ही ते, प- पाटीपूजन करायचं, मग पाटीपूजन झालं. कि मग त्याला उदबत्तीन ओवाळायचं मग, सरस्वतीची. प्रार्थना म्हणायला लावायच्या टीचर आम्हाला. मग ते आम्ही सरस्वतीची पूजा करून मग, सगळ्यांना नमस्कार करून, टीचर आम्हाला काहीतरी आपलं, थोडस प्रसाद म्हणून काहीतरी गोड द्यायचे. आणि मग आम्ही घरी यायच. हे लहानपणीचा एक आमचा फंक्शन असायचा, हेच्यानंतर काय मग? अ सकाळच आईनं केलेला गोड थोड स्वयंपाक वगैरे किंवा घरातले लेडीज असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून खायचा. आणि म त्या दिवशी अ स सगळीजण जवळपास सगळी जणं देवाला जातात म्हणजे आपल्या गावात जो मोठ देव अस असेल तिथं आपलं जाऊन यायचं जेणे करून सगळं प पवित्र वाटत असतय त्यावेळी ते आपला चांगला आशीर्वाद घेऊन यायचा. आम्ही सेलिब्रेट करतोय साधारणपणे तुम्ही कसा सेलिब्रेट करता?
आमच्या इथंही तुम्ही जस सांगितलं ना तसच आमच्या इथं आम्हाला पाटी पुजन तन नव्हत आम्ही अ आज म्हणजे आमच्या असायची सरस्वतीची पूजा खर पाठी भोजन हे एक जे असतय ना छोटा असा इव्हेंट. म्हणतो आपण ते नसायच आम्ही शाळे ला जायचो फुलतण घेऊन शाळेत त्यांनी अ म्हणजे असं अ सरस्वतीचा फोटो ठेवून. सगळे अ एक मंत्र आहे ना ते सरस्वतीच ते आपण म्हणायचं हा..
शार.
हा, हा ते याकून ते अजून आठवतय की आपण त्या ह्याच्याच खूप छान हे करत होतो. त मग नंतरला घरात तुम्ही जस म्हंटला ना की शेवया आपण गोड काय तर पदार्थ करतो. हा, आम्ही पण इथं शेवयाची खिर
आणि एक म्हणजे संध्याका सकाळी, मग अ सूर्यास्ता नंतर मात्र तिन्ही सांजच्या आत. ती गोडी अ पुन्हा आणि उदबती ओवाळून वगैरे अ साखरे नैवेद दाखवून खाली उतरवायची.
अच्छा.
आणि आम्ही त्या तांब्यात कलश मध्ये ना पाणी भरून ठेवतो कारण ते सूर्य किरण त्यावर पडलेली असतात कि नाय. ते, त्यावेळी संध्याकाळी आम्ही त्यात पाणी भरून ठेवतो आणि सकाळी मग ते तिथं म्हणजे त्यावेळी ते सूर्यप्रकाशाची त्या तर जी ऊर्जा निर्माण झालेली असतेना ती त्या पाण्यात उतरत्या. म ते सकाळी आपण प्यायचं, आणि साखरेच्या माळा मग लहान लहान मुलांच्या गळ्यात घालायच्या ह मग ते मुलांना जरा आवड अस ना साखरेच्या माळेत.
हा, म्हण ती पण आवडीनं खातात त्यांचाही एक सण झाल्यासारखं झाला.
होय, होय, होय अशी छान वर्षाची सुरुवात आपली होत्या.
अ, ह्या सणाबद्दल सांगितल्यामुळ खूप, खूप धन्यवाद. आणि, आणि गरज लागली तर आणि परत तुम्हाला फोन करेल होय. हा ठेऊम हा, हा.